हॅलो
हा बोलकी
चालले
आणि वांग भात जेवलो
हम् आलंच सागरेश्वरला जाऊन किती र झाल किलोमीटरनी
सोफी गुंठे झाले की, हम् हम्म, अ, दीड तास गेला.
चांगली झाली
होय, दीड तास? दीड तासात झालं की.
तांग तीर व
अय
आम्हाला व्यायाम होत नाही, आता व्यायाम आमचा जिममध्ये होतोय तेवढा.
हा, हा
चालेल, मी जातो आता सुट्टी लागल्या त्यामुळ एवढंच, जोरबई त्याला माफ नाही का?
कुठले तांदूळ हायत, तुमच्या इथले, आणि काय तुमची तर हायत? कोनिकडं तालीमत्
हाय की, आमच्या शेजारीच तालीम हाय, घरा शेजरीच की.
व्हय, काय? ते, ते कुठलं मंदिर हाय? असं काय? ते कुठलं, मारुतीच मंदिर आहे ना? हा, हा
जायचं, मग् संध्याकाळी नाय, जातोय रोज आता
हा
काय येऊन रात्री बसलोत मॅच बघत, काल बसलोय मॅच बघत, आज उठलोय वेळाने
आणि काय, मी सकाळी गेलेलो रनिंगला.
किती वाजता गेलता?
सकाळी पाचला म्हणजे किती गेलो पाचच्या एसट्या चालू केलं
व्हय, पाच चालिस म्हणजे सात आठपर्यंत आला परत.
व्हय, नाही गेलो तिथं, नाश्ता बिष्टा केला. आणि, म यायला दहा वाजले, डीशटिंगची वगैरे,
हा म निवत आलाशिल
होय आणि आलोते झोपलोच येवून. हा, उठ. तवा उठलोच खाऊया.
हा हा हा तेच म्हणले उठलास का नाही बघ्याेया. मग निवांत करूया.
तवा उठलो अंघोळ केलो. करून मग जेवलो लगेच.
हा हा, हा ना आलेलो मी शाहूपुरीत म्हणल हेज्या रूमवर जाऊन जरा चक्कर टाकून. हेज पेपर चालु हाय ना. शतय तच तल इन्स्टॉल हो तुम्हाग आम झालं आमं लेली मग म लहनी काय करा नस तर मग सांगतो एका दुसरं मला ज येते ती विशय पेपर फिजिकस उद्या फिजिकसचा पेपर आहे रविवारी पेपर ठेवलाय
अरे व र
होय
ह का निेवाद असत काय होटते
रविवार आणि ठेवन ठेऊन दोन वाजताला दोन ते चार पेप
हो काय
असल ब
मग दिवस भा आहे गला माझ रविवारचा एक हम्म
ह सशय
हम् हम्
मता आलज गला सांगू दो तीन पॉइंट आणि आणि जायच मर
ह कती ना न ते
ते च्या मध्ये.
तुला काय उपयोग नव्हता ती उगीच ती कॉलेज न विषय काढलाय नवीन एन्व्हायरमेंटचा तीनी हा. झाल्या
हा.
असं एन्व्हायरमेंट घेतल्यावर फायदा होत असं ते
हा.
कसा विषय होते. काय त्याचा उपयोग होत नाही पुढ बऱ्यापैकी उगीच ते विषय वाढते अन त्याला कसं जरा मार्क्स स्कोरिंग आहे विषय
पण हिने सिव्हल इंजिनिअरिंग का घेतले पण हिने.
काय माहित काय करणारे.
हम्म पोरांना गटर बांधाय भेटेना
इंजिनीयर.
काय करतात काय माहित.
हा भरतीला आता पण
तिथं काय बांधणार आहे.
हे केमिकल घालाया हायेत की भरपूर हीपॉक्सी आपल्याकडे निवांत.
ती ही पॉक्सी पेंटिंगच
हम्म हम्म. कुठल्या पण रंगाच्या दुकानात मिळतंय बऱ्यापैकी
तसं नाही ते लिक्ड लिक्विड कशी तयार करते ती एपॉक्सी आमच्या इथं एका पोराला वीट तयार करायची पण
हम्म हम्म हम्म.
त्याची काय प्रोसेस आहे काय माहिती आहे काय
नाही ते लिकेज प्रुफ साठी असते ना ते
नाही नाही ति नाही
म.
इपॉक्सी तेे नवीन आहे कि नाय ते टाइलच्या जागी ती कलर मारून इपॉक्सी टाकतेत ती टाइल सारखं दिसते
अ भिंती वर होय.
हा भिंतीवर भिंतीवर खाली हा
हम्म ते असं हे करतात ना परत होय ग्राइंडरन
ग्राइंडनिंग हा
तेच कि मग ते इपॉक्सी म्हणजे कसं ते लीकेज प्रूफ पण होतंय आणि शाईन पण येतंय रे
हा पण ती अ तीच की ती इपॉक्सीचं तु हाय का नाही ते जेर असते ना ती ते ती कसं तयार करतेत ती काय तयार करतेत काय माहित आहे का तुला
काय तयार नाही ते मिळते बाजारात असं आणि मग त्याला पेंट मध्ये घालायचं असते आणि मग ते आपण कसं म्हणजे त्याचा विषय कसा करायचा असतो पहिला एक एक हात मारून घ्यायला लागतोय प्राईमर. म एक रंग मारायचा
हा
आणि मग ते इपॉक्सीचा पेंट माराय इपॉक्सीची लेअर मारायची मध्ये मग तुला जी डिझाईन पाहिजे ती मारायची हा मग परत तासायचं
हम्म हम्
तासलास की मग खालची डिझाईन करायची आणि मग परत एक लेयर मारायची असं तिला दोन तीन दोन तीन वेळा प्लेयर मार लागते
मित्र काय म्हणला माझा त्यो कि इपक्षी बनवा पक्षी बलत्यात का नाही ते ती तचीच फोन कं कंपन टाकत्या
तसं पण चालतं त काय विषय नाय कारण कस हाय तेला पण ते जे काम करत्यात त्याला पण नॉलेज पाहिजे कि कस करायच काय करायच असा इशय ते ज्ञान असलं कणी मग ते बर होतंय हा तरीनाही नवीन काय तरराय गेल क काय वेगळजून बस असय विषय चला तररा त्याला शिकायला पाहिजे कसं करायचं आधी
हम्म
बाकी सोपं आहे तस काम
हम्म
हम् चांगला आहे ती काम कायता चालूय
हम हम
ते कस आता कसं आता विषय ते चाल चर्चेत आहे त्यामुळ चालले हम्म करत आणि कसं दुसरं काय त्याला अअअअ पर्याय आला तर मग बंद पडायची शक्यता ते असं हाय
ते फरेज आता खाली क
हा हा
तुझ समज एका स्क्वेअर फुटला नव्वद रुपये नाही न शंभर रुपये खर्च लागला आहे
होय माहिती आहे खरं त्याला आ मी काय म्हण ते जर पर्यायला चुकून दुसरा काय स्वस्तात आणि हिच्यापेक्षा तर ते आपल्याला परत आणि तोट्यात जाण्यापेक्षा अश ह् ताक ता हाय चालू चर्चेत हाय विषय ो आता आता मिळतील काम पररतं चूक परत भविष्यात तुला यात काय पर्याय आला त्याला परत तसा विषय म्हणून म्हणलं. आताच आलाय विष चर्चेत
व्हय तेवढं हाय. ते विचारलंस काय ते पण हो एकच आहे काय?
अं, हे ना प्रोटीन?
नाही प्लॅन प्लॅन काढणार.
हा प्लॅन व्हय व्हय विचारलय ते काय त्याला सांग सांगितले, फोन करतो म्हणले मला दुपारी. व्हय. व्हय बोललो की, असं असं हाय म्हणलं जा का. म्हणलं काय ते जाय म्हणलं. म्हणून म्हणलं प्लॅन काडायचा. म्हणलं, आओ बरं. घरला फोन करतो मग. मी पण साईटवरच होतो वाटतो कुठ तर ना
हा हा.
धा बा एक निवांत जेवन वगरे करतो संध्याकाळी दुपारी.
हा हा.
चार वाजेपर्यंत म्हणलं चालतय. म्हणलं डायरेक्ट तुलाच फोन लावून देऊ आम्हाला आला की. मला आला की लगेच लावतो. सोम
हं. आपलं इथे की मी काढ लेल. पण त्याचं बजेट कलरिंग पर्यंत नाही ना प त. त्याजवळ आपल्या दृश फर्निचर वगरे काय येणार नाय. तिथपर्यंत त का नाही त्यानं सत्तर लाख रुपये सांगितल
हा एवढं काय? एवढं नव्हं. ते कस होते ते आता म्हणजे हे डेली इन्व्हेस् घर म्हणजे आता प्रॉपर आस परत काय पुढं असा भविष्यात लई उपयोग होत नाही. तिरग सापला राहायला सुदेहुन करायचंय असं नाही करायचं नाही. कारण तेवढंच लई पण खर्च कराय नाही. परत तेच की तीची जर जागा घेतली तू सत्तर लाख हजी
व्हय
त मधला भाव येईल ना. एक दहा वर्षात मग तो परत आणि जमीन घेशील सत्तर लाखाची डब्बल
होय
अस
सत्तर लाख रुपये सांगली. चष तेदा
काल
सत्तर लाखाची स्टयीरा
तेच की मला सत्तर लाखाच तस मग फ्लॅट घेत. त्याला परडते पुणे पुणे मुंबईत आणि भाट त्या निल्याल सांग
हम्म होय.
त्याज भाड जास्ती येईल. त्याच्या इन्व्हेशमेंट वर आणि एक घर घेशी
ह.
आस. कस करायला. एक चाळीस म्हणजे लई झालं.
च चाळीत नि आ विथ फर्नीचर
तेच की विक पण तेच म्हणले रे घराच चाळीस दहा पंधरा लाखात फर्निचर काय आसल ते तुझ सगळा खर्च पन्नास पन्नास पंचावन्नच्या आसपास यायला पाहिजे. टोटल एकूण खर्च? ते एवढा आहे पाहिजे.
हा जास्तीत जास्त साडेदहा जावूदे म्हणजे नुसतं ब बिल्डिंग. बगा सांगा सत्तर आणि. म इथ फर्निचर वगैरे करातो य फर्निचर वगैरे कर तु बे जाणारे मग.
ते ईराईल कोटीत घर
व्हय.
फर्निचरला निवांत एक दहा पंधरा लागते आता
लागते आय म ती होते कमी ह्याच्यात पण मग ती ती गबाया गत दिसते.
हम्म तिचकी हा गबायगत. तो विषय नाही खरं ते आपल्याला आता घर एवढं चांगलं आहे आणि फर्निचर परत असे ती एवढं सगळा ही जाते.
चालतय मग करतोय तुला निवांत.
चालते, चालते, कर, कर.
ठेवू का मग.